हॅलो!
हा बोल ना.
बाराशे ब्याऐंशी करोड.
किती म्हणतयं ते?
बाराशे ब्यांशी करोड असं, काय तर म्हणालता?
हा.
अता खरोखर आहे का नाही तो तो काय म्हंटला म्हणजे असं कन्सिस्टन्सी राहत. रे असं बघ हॅल एवढं वर्षासाठी ठीक आहे नाही पंधरा टक्के म्हणजे राहत काय ना. कायम एवढं राहते मग
माहित मग माहि तर काय दिलं तिने बारा टक्के हा बघ.
ते कमी तर होत राहत. हा तेच क बारा टक्क्या कमी येत नाही. बारा टक्के बारा टक्के ठेवल्यास ते चांगलं आहे म्हणजे बारा टक्केने भेटते तुला असं आहे. कारण ते ज तो कमी कमी एकेत नाही जास्त जात. बारा टक्के नाही आहे कि पस्तीस करोड कायदा म्हट. पस्तीस कलोड असं काय तर म्हंटलं तेच क चांगलंच आहे. मग तू म्हातारा होतोस रे तेवढं वर्ष कमी आहे का तुझ त तेवढं व कमी आहे ग बघती जरा आता आपलं वय वीस आहे मगणज नव्व. नव्वद वयपर्यंत
तो तो ते राहून देसोूव्व राहून देीय म्हणाले कमीत कमी तूझ कंटिन्यू साठ वर्षापर्यंत तर केलास.
साठ वर्षाला कोण माजर होत नाही साठ वर्ष म्हणजे अजून चाळीस वर्ष
हा चाळीस वत तरू. हा ते करू शकता आपणचाही दिवस करू शकता आपण
मग अजून चाळीस वर्ष म्हटलं चाळीस वर्ष टाकू किती सांगते बद्दल ना.
टाकलेलं किथे काय काय सांगलंबा. तरी पण तरुड लय झालं रे तरुड आपल्याला भेटलं क लय झालं.
लय म्हणजे बाबा आ लय झालं भयानक जिंदगीत कमण नाही थोडं आपण कमण म्हणजे पण बरे पुुढे
ह. आपली पुरची पिढी पण बसून खात्या एक घटलं तरी पण
हम्म.
ब म्हजला तर लगेच नत कसााच नाही चांगलाय रे मग काच पाहिजे आपल्याला कंटिन्यू ठे.
कंटिन्यू करा पाहिजे.
मताात मण प
हम्म.
नाही का घुमून बई चांगलं आहे भाई असयपी
अरे मी टाकलं माझं डोकत फिरलं. मला सांग की तुझ त फोरका बिर काय गेलं म्हटलं. ह.
त बघून माझं डोकं फिरलंय एवढं. का?
च अरे विचार कर क किती ते
ते एक करोड रुपय भेटलं तर पंधरा काय वीस वर्षाच बघती केवढं भेटत. ते पंधरा वीस वर्षचे तेवढं फिटर असो बघती जरा
होज का?
व्यवसाय क ल जा असत ते
पंधरा वीस म्हण दाखवते किती म्हणजे गुंतवणूक होणार किती एकूण एक लाख ऐंशी हजार अंदाजे नफ कमीत कमी म्हणजे ए. तुला दहा लाख येतात बघ दहा लाख आणि पाच लाख
पंधरा वर्षाच एवढंच येते ल क म
माझ पण मिनाई एकसपया ह बका तुलाखंतु े हे किती वर्ष सत्तेचाळीस वर्ष पाच अब्लिक दहा अब्लिक पंधरा पब्लिक पब्लिक प फस अ भज हा
जा ह त
अ ब कि त्याला टाकवले पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस तू काय सांग
ह हां बोला
अ ब दरवर्षी
जॉब चांगली लागली तर ग्रुप लातणार बारा टक्के ना ह
बारा टक्क्यान तर पाच वर्ष साठ हजार होत्यात आणि बारा टक्के
बारा टक्क्या नच हं
दहा वर्षच
दहा वर्षाच तुला पाठवले बघ
पा गला जरा हम्म दहा महिन दहा महिन्यान कसं लागल
हम
मला भरून जा
अंगर
एवढा कसा फरक पडतो मला कडन झाले र
हा
हॅलो
हम्
अ बघकी दहा टक्के आणि पंधरा टक्के मध्ये फरक किती आहे बघकी
दहा टक्के पंधरा टक्के तेच पिलाही फरक दाखव त
तुला पाठवले बघ दहा आणि पंधरा टक्के मध्ये फरक
चाळीस वर्ष म्हणलं अस तर पंधरा टक्क्याने तीन कोटी मिळत आणि बारा टक्के ना एक कोटी मिळते
चांगला आहेस बी करायला पाहिजे म आणि तला कुठल्या ऍप वर सर्च चांगला आहे असलं तुला वि
विने
कुठला पोर केल्याला चांगलं आहे इन्व्हेस्टमेंट कुठल्याच करी नाही असेल हे पण असेल
ते श्रेयश करतय की सांग, कुठलं कुठलं... करतय?
हा जय
पहिला एंजल वन त्याला सुरुवातीला... हा बघ... एंजल वन सुरवातीला आले नंतर ग्रो आले आ?
कुठल्यात म्हनला?
कारण एंजेल वन
कुठल्यात म्हणतोस मग तू... कुठल्या....
एंजल वन... हा एंजल वन ना?
हा नंतरनं करू नंतर जेरोडा कॉईन नंतर एटी मनी आणि कुवेरा चार पाच ए बघ, तू... एंजल वन नाई ना तुझ्याकडं
एंजल वन होता की माझा कड
म्हणजे डीमीट अकाउंट बीकॉउंट काढून ठेवलंय
नाई नाई.. मी त्यावर काय करणार नाही रे उगाचच ते उघडायचं... परत डीलीट परत अकाउंट डिलीट करून घेत नाई ते लवकर
फोन पे वर केलाइस ना
एक मिनिट, तुला टाकलय भाऊ... फोनपे वर कर
फोन पे वरच चांगलं ए म्हणून त्यावरच करतो पाच वर्षांसाठी साठ हजार नब्यांशी पाचशे पंधरा वर्ष.... बा हम्म हम्म... दहा टक्के म्हणजे हा हा बारा टक्के.. सातचं बारा टक्के केल्या तर
तू लाँग ठेवशील का नाई जेवढं... केवढ भारी ये बग
हा.... हे लॉंग टर्म साठीच ए... शॉर्ट टर्म साठी नाहीये.
एस आय पी लॉंग टर्मसाठी शॉर्ट टर्मसाठी जरा सुद्धा फायदा नाय
शॉर्ट टर्म मध्ये काय नाही रे
कमीत कमी... दहा, कमीत कमी दहा वर्ष ठेवाय पाहिजे ब
तेच की दहा वर्ष पाहिजे
दहा वर्षांनी किती येतय बघ की... बारा... दहा वर्षांतन टाकलास कनी तेवढ्यात दोन लाख येतात... दोन बत्तीस पंधरा... पुढल्या पंधरा वर्षात
आणि मला सांग रुप्या, हॅलो?
ऐक की... पहिलं एक पंधरा वर्ष सोडलास तू यस आय... यस आय पीचं, पहिलं पंधरा वर्ष सोडलास... प्रॉफिट किती हाय? टोटल इन्व्हेस्ट... एक लाख वीस हजार हाय... आणि प्रॉफिट पाच लाख हाय मग पुढच्या... ऐक की, पुढल्या वीस वर्षापर्यंत पाच... ऐक की फुढल्या वीस वर्ष जास म्हणजे पंधरा ते वीस पंधरा ते वीस पर्यंत जाऊस तवरका तुझं हुतय किती दहा लाख हूतंय हां काय प्रॉफिट धरून तुझी इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट धरून म तुला वर्षला एक लाख रूप मिळालं बरोबर पंधरा ते वीस म्हणजे तुला वर्षाला एक लाख मिळालं. तिथ वीस वर्षात दहा लाख हुत्यात दहा लाख दहा लाख
ह मग एक एक वर्षाला पन्नास मिळालं की रे पन्नास हजार झाल तू एक लाख
तसं न्हवरे तसं मग अरे तस नव ना मी पंधरा ते वीस वर्षामध्ये तुला सांगालोय मी
हा मग पाच वर्षाला पा असं मग ते पंधरा वर्षाच पाच लाख आणि वीस वर्षाच पाच लाख दहा हा हा
हा तसं झालं मग नंतर ना वीस ते पंचवीस मध्ये तुला किती येतय आठ एकोणीस लाख येत्यात तुला पाच वर्षात मिळाल किती नऊ लाख
आजून पाच दिसवस केलास तर आजून द दुप्पट
आणि त्या खाली पस्तीस अठरा दोन अठरा दोन छत्तीस म्हणजे ला पाच वर्षीय बघ का एक मिनिट एक सेकंड कुठे गेल टेलिग्राम केले एकत
ल मारारी हेक म
ह का छत्तीस लाग ना एकक दशक क्षेत्र साग दशा लक्ष एकक दशक क्षेत्र साध हलो दशलरी पाच वर्षे ना वर्षाला झाले किती माहिती आहे काय सात लाख रुपये झाले वर्षाला त्याला भागिले बारा हा काय भागिले बारा केलास तर नई न्याला साठ तुला महिन्याला साठ हजार रुप रुपये तू अ किती माहिती आहे काय तीस वर्षापर्यंत केलंस हॅलो तीस वर्षा म्हहिजे की हा आणि तिथन पैसे तू काढलास तर तुला महिन्याला सात लाख रुपये मिळणारठ साठ हजार रुपये मिळणार म श
खरा एवढा राहाय पाहिजे र मार्केट मध्ये कध एवढं टक्के ना पाहिजे कायम मग भेटते रे नाही तरर भेटतट
बारा टक्के राहतेयच रे बारा टक्के राहतायच मला सांग
आता बघ मी वर्ष नाही करतोय वर्ष नाही माझं बघ मी वर्ष व ब झालं वर्षात म्हजे किती झाले माहिितय हजार ना किती केलास बारा हजार केलास हा